हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
बोला मॅडम, काय चालल.
हॅलो.
आवाज येतोय का, माझा?
हा येतोय का आवाज?
हो तुम माझं नाही येत का?
अला अला आता
काय चालू आहे.
का जस्ट कामावरून आले चहा ठेवलाय.
सुट्टी झाली.
हो आता सुट्टी झाली.
हाव का?
हम्म तुझं काय चाललंय?
कितीक राहिल टाक्स, काय म्हटलं?
टास्क दहा च् झाले बग माझे.
हा
ह बाकीच्या अजून वीस करायचे तर हे दोन दिवसात करायला हवे.
हां हां
मेसेज पडला आहे ना तसा.
अच्छा
वीस वीस पर्यंत कंप्लीट करायला सांगितलं.
तीस ये ना तेेत
तीस आहे पण दहा झालत ना माझे.
होव का
हा दहा झाले तर तुझे त्याच्यातले कॉल राहिलेत ना माझे तीन
हां हां हो ना.
तु पण परत काय रिप्लाय नाही दिला. म मना तर घरच्यां शि घरवाली शिकायच मग म्हणलं जाऊदे. काम तचं ये.
हहह हे जरा दोन किती दिवसा पासून जरा जास्त हॉटेल चालू ये हा त्याच्यामुळं फोन पहायला जास्त टाइमच नाही भेटला मला. हॅलो
छान आहे ना उलट काय
हा दोन तीन दिवसापासून जे येत लगे फोन पाहाला पण टाईम नाही नाही अजून जेवायचंय.
अे बापरे! तीन वाजले
हा ना सकाळ पाासून ब आज चालूच ये.
छान चांगले चांगले प्रगती असावी.
हो
तेच म्हणलं तुझं झालं की कमप्लीट? हॅलो हॅलो हॅलो हॅलो तुझं झालं का कंप्लीट?